हॅलो हा हा येतोय बोला कि व काय म्हणताय?
काय नाही बघा आता आवरायचं चालूय घरचं चहा वगैरे आवरला आता, ते एक स्वयंपाकाला लागायचं थोड्या वेळा
हम्म हम्म मग अ मग काय असं तुमच्या म ह्याच्यासाठी तुम्ही अ मला एक विचारायच होतं की तर तुम्ही खरेदी वगैरे कुठे करता वगैरे काय म्हणजे लग्नाचे वगैरे असं घरी लग्न असेल तर कार्य तर बसता वगैरे कुठ काढता असं वगैरे काही.
आमचे इथं भ म्हणजे ठिकाण आहेत अशी छान.
हा.
म्हणजे म्हणजे दुकान आहेत मॉल असे म्हणजे चांगले आहेत तिथेच आम्ही करतो.
अ कुठेेतरी म्हणजे असा एखादा प्लेस आपल्याला सजेस्ट करायला क आता आमच्यात लग्न आहेत तर म तुम्ही काय सजेस्ट कराल की बाबा इथे चांगले मिळत्यात साडी वगैरे अस एखादा शॉप्सचं वगैरे दुकान वगैरे कि त्या भागात वगैरे
हा कोल्हापूर भागात आहे की कोल्हापूरमध्ये आहे. त्यात हा द्वारकादास आहे काय आहे अजून कोणकोणती मो भरपूर मोठे ठिकाणं आहेत.
हम्म म तुम्ही तुम्ही तिथे तुम्ही तिथे केलंय का ह्याच्या आधी म्हणजे कसा वाटला तुम्हाला तिथल्या साड्या वगैरे असं काही?
हा सा क्वालिटी वगैरे छान आहे आणि रेट पण आहेत भरपूर म्हणजे आपल्याला परवडेल असेच आहेत.
हम्म हम्म.
तेच म्हणजे साड्या पण छान आहेत एकदम.
म आपल्याला तिथं म्हणजे सगळ्या प्रकारच्यास साड्या भेटतील प्युअर सिल्कमध्ये किंवा रेग्युलर साड्या वगैरे.
कॅटलॉग मध्ये परत शालू टाईप मध्ये, पैठणी, डिझायनर मध्ये आता जास् त करून डिझायनर मध्येच घेतात ना पार्ट टी वेअर हो भरपूर आता नवीन-नवीन पण साड्यांच्या मध्ये हे अ पॅटर्न आलेत ना आता. हम्म छान आहेत तिथे पण साड्या.
सध्या आमच्यात पण लग्नकार्य आहे आमच्यात घरी आ ता मग त्यामुळे म्हटलं विचारावं की का हा कुठे केला वगैरे काय?
हा तिथे पण छान भेटत्यात, अजून दोन-तीन ठिकाणं आहे. इचरकरंजी म्हणून साडी सेंटर तिथंच आहे कोल्हापूरमध्येच आहे त्या ठिकाणी मग आम्ही तिकडूनच आणले आणले होते तिथं पण क्वालिटी छान आहे त्या दुकानमध्ये पण.
आता ते ते गांध गांधीनगरला पण आहेत मी ऐक कले तिथे पण बरेच होलसेल साडी भेटून जातात आपल्याला.
आपल्याला बस्ता म्हणजे आहेराला द्यायच्या असेल तर साड्या तिथं पण छान मिळतात हा. एकदम रिझनेबल रेटमध्ये आपल्याला परवडेल अस
हम्म हम्म मग बघू आता कसं काय काय होतंय खरेदी म्हटलं एक माहिती घेतलेली काय हरकत आहे की बाबा कुठे चांगल आहे मग सगळ्यांच्याकडनं घ्यायचं एखाद्या ठिकाण ठरवून
हां हां.
पहायला येतंय म्हणून चालले आता. आता सध्या म्हणजे असं हां आता ट्रेंडिंग ट्रेंडिंग हां ट्रेनिंग साडी वगैरे असं काय सजेस्ट कराल की तुम्ही एका बाबा एखाद्या की आता हां ही अ साडीच ट्रेंड खूप आहे तू ही घे कोणती साडी घ्याव मला काय
आता ह्याच्यात ऑर्गेनझमध्ये पण आल्यात ट्रेंडिंग अ हेच्या डिझायनर मध्ये पण भरपूर कोण आलेत पॅटर्न. रोज एक नवीन पॅटर्न आहेच त्यांच्याकडे. आपल्याला जे कोणती हवे आहे ती पण ति थं मिळू शकते आणि म्हणजे रेट पण आहे. आपल्याला जरी कमी वगैरे करायचं असलं तर आपण एकदम जास्त घेतला तरी पण ते वे म्हणजे आपल्या ह्याच्यात करून देतात रेट मध्ये ते आपल्या फिक्स हां बजे बजेट मध्ये आपलं जेवढं बजेट आहे त्यामध्ये कमी वगैरे करून देऊ शकतात.
हम्म हम्म बघू आता जाय जाऊ त्या वळेला नक्की ते बघून घेऊ मग
ते सगळ मिळतंय आपलं म्हणजे अ म्हणजे सा नऊवारीे पण साड्या असतात ना ज्या स्त्रिया नऊवारी नेसतात त्यांच्या पण असतात छान रेटमध्ये आहेत कलर वगैरे भरपूर असतात. क्वालिटी पण छान आहे कापडमध्ये कॉटनच्या वगैरे असतात.
हम्म.
आपल्याला रेग्युलर साड्या नेसतात त्यां पण असतात हां डेली वेअर च्या सगळ्या भरपूर छान छान आहेत साड्या.
बघूया आता गेल्यानंतर गेल ना तर बघू तिथे पसंत पडलं तर घ्यायचं.
ते आता ते ट्रेंडिंग आलेय ना ब्लाउज डिझाइनिंग चा असा आरि वर्क हां ते पण सगळं भेटेल तिथे तुम्हाला.
हां हां एकाच ठिकाणी होऊन जाईल सगळं आता आरी वर्कच खूप हे म्हणजे डिमांड्स आहे ट्रेंड आहे त्याचे पण. त्यामुळ त्याच्या मध्येच घेतलेलं बरं. हां
पण आरी वर्कच करून स्त्रिया आता म्हणजे हे कराल्यात. साधं जरी ब्लाऊज असलं त्याला आरी वर्क
तेला आरी वर्क करून घेतात पण ते जरा आता हां आता आरीवर्क करून घेत होते आता ब्लाउज ला रेडीमेडच आरीवर्क असलेलाच मिळायला लागलंय. ब्लाऊज पिसच आणि तुम्हाला आरीवर्क असलेलं मिळून जातं की बाबा एखाद्या कलरचा आप ल्याला हवा असेल आरीवर्क
हां मिळते हां नारायणपेठ आहे अ परत कोणते आता, गडवाल साडे आले, त्यांना पण म्हणजे कोणाला हवे असेल, तेपला पण आरी वर्क करून मिळेल. मिळते ना आता साड्यांना आणि आता तयारच आहे, त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही की करून घ्या आहे, डायरेक्ट शिवूनच आणायचं.
आणि तसं रेडीमेड पण ब्लाऊज आपल्याला मिळून जातंय की.
तर रेडीमेड पण आहे की, आपल्या ह्याच्यानुसार ऍडजस्ट करायचं, तसं पण आल्यात आता. आता मार्केटमध्ये भर पूर हे आहे, काय हे नाही आता. आपण घ्या, आणा गं एक म्हणजे गडबड असली आपल्याला, उद्या काहीतरी कार्यक्रम आणि आज आपल्याला पाहिजे असलं तर, रेडीमेड पण मिळू शकतं.
हा, आरीवर्क असलेला ब्लाऊज मिळतात आता, रेडीमेड पण.
ना मार्केटमध्ये भरपूर आलेत. आता कसं पार्टी वगैर पार्टीे वेअरच सगळे वापरतात ना, बाहेर वगैरे पार्ट्या वगैरे अस तात कार्यक्रम असतात, त्याच्यामुळं जास्त करून डिझायनर वगैरेच वापरतात. दिसायला एकदम उठून पण दिसतात, छान असतात त्या
छान वाटतं त्याच्यामध्ये पण, बघू आता त्याच्यामध्ये पण, आता नवीन आलेले आहेत ट टिशू सिल्क वगैरे साडी बरेच आल्यात, कांजीवरम म्हणा किंवा रम त्याच्यामध् तम बघू आता कुठली साडी घ्यायची, तिथं पसंत पडेल ते घ्यायची आता मग
हा, तेच ना पैठणी वगैरे आहेत. पैठणीमध्ये पण भरपूर टाईप आहेत, त्यात पण आहेत प्रकार तीन-चार प्रकार आहेत, हो.
हम्म, हम्म.
कलर वगैरे पण छान असतात, सिल्कमध्ये अस तात एकदम कॉटनमध्ये पण असतात, आपल्याला जसं हवं त रेग्युलरच्या पण छान असतात, म्हणजे आपल्याला कॅटलॉग वगैरे मध्ये भेटत म्हणजे पाहिजे असेल तरी पण असता तिथं
हम्म, हम्म.
हा.
त्यामुळे बघु आता गेल्यावर पसंत क जे पडलं ते घेऊन यायचं आता.
आता कसं एप्रिल मा मे मध्ये लग्नाची सीझन चालू होतात ना. लग्न, साखरपुडा वगैरे चालूच असतं ना.
होय, होय, त्यामुळं असं फूल्ल भरलेली गर्दी ये त्यामूळं तेच एक प्रॉब्लेम आहे, मुलांना घेऊन जायाचं खरे दिला, त्यांचं बरोबर म्हणलं की होय, होय.
तिथं द पसंत पण एक दिवस पूर्ण जातो, सा
एक साड्या खरेदीला जातोच, अखा एक दिवस जातो पूर्ण.
हो, पूर्ण एक दिवस जातो.
उम्म, हम्म, मंग अ... बघू उद्या.
हा, हो, तेच ना. आता साड्यांना कसं गोंडे वगैरे पण लावून मिळतात ना, ते पण होतं.
बघायचं ते पण करून, घरच्या घरी होऊन जातं ना, ते की ते पण छान वाटतं आता. ते वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे लावून मिळतात ना, ते खूप
एकेकाना साडीना नसतात ना ते गोंडे वगैरे मग ते कसं घरच्या घरी पण लावता येतात आपल्याला.
हम्म.
ते पण छान दिसतात उठून दिसत एकदम नाजूक काम. ते आणि टिकतात ना ते पण गोंडे. बाहेरचे कसे एकदम हे न केलेल असतात ना साड्याना आधीच्या असतात ते. निघून जातात एक दोन धुण्यात.
हां मग हे निघत नाहीत मग हे आताच तुम्ही म्हणजे लावतात ते मणी?
लावतात नाही नीघत ते म्हणजे आपल्या घरच कस आपण घट्ट वगैरे करतो ना बाहेर रेडीमेड साड्या असत ते कस एक दोन वेळा वॉश केल त्याच सैल राहत ना ते मग नेक एकदा धागा निसटला कि मग ते सगळ पूर्ण गोंडाच निसटून जात ना.
हम्म हम्म तरी तरी तुमच्या अंदाजाने काय रेट काय असेल हो तरी वाटते तुम्ही करून घेतला असल तर एखादा वगैरे? किंवा काय प्राईज असतात वगैरे?
दोनशे, अडीचशे, तीनशे पर्यंत मिळतील की त्यांनी गोंडे लावून रेट पण त्यांचे भरपूर कारण ते बसून वगैरे काम अस
हा तेवढ ते घरी हातान बनवणार सगळ म्हणल्यावर थोड जात मेहनत तर आहेच सोडा.
आपला प्रॉफिट काढतातच ना ते.
तरी रेट आपल्याला माहित असलेल बर की बाबा आपण साडी जर घेतली आणि त्याला जरा वाटल. की आपल्याला करून घ्याव तर माहित असलेल बर म्हणून विचारल मी फक्त.
हां हां आहेत म्हणजे आपल्याला कस लां म्हणजे त्यांच्यात पण काय काय असणार ना ते.
हम्म
आपल्याला कुठल्या पद्धतीचे टिशू वगैरे काय काय असतात त्याच्यात पण प्रकार असतात ना.
प्रकार म्हणजे त्यांच डिझाईन व्हरायटी ज त्यांच्या नुसार रेट त्याच्यानुसार ठरणार.
ठरणार ते हो त्याच्यामुळ पण रेट असतात ते.
हां हां हां बघूयात. घेतल की आपण त्यावेेळेला म्हणजे माहिती असल की ब करून घ्यायला येतय ना.
येत हो आणि पण कस मग रोज प्रत्येक साडीला तर लावू शकत नाही आपल्याला एखाद्या आवडली जर आपल्याला त्याला लाव त्याच साडीला फक्त घेऊन लाव
हां तेवढ करू शकतो जरा म्हणजे आपण आता कार्यक्रमात लग्न वगैरे घालणार आहे अशी काठप पदर वगैरे घेतली तर त्याला आपण चांगल दिसण्यासाठी एक लुक चांगला दिसेल अजून.
त्याला नसेल तर लावून देेऊ शकतो.
हम्म हम्म चांगलय चांगलय करून बघूया करून घेऊया या आपण पण.
हां